हा.
ते तुमचं हे काढलं इश इश्रम कार्ड काढलेलं आहे का?
हो.
बर बर.
ते तुम्हीच काढेल आहेना ते आपलं सरकार दवाखान्यात काढेल आहे ते
नाही ते वेगळं ते वेगळं
ते कोणतं आहे?
आयुष्मान भारते ना
हम.
ते वेगळं ई ईश्रमचं ईश्रमचं वेगळं
हो का तर काय करन लागतंय मग आता
नाही नाही काढलं का म्हणलं आणि ते आपलं हे माहितीये का रोजगार हमी चे कार्ड येता रोजगार हमी
नाही.
रोज तुमच्या गावात हे असन ना रोजगारसेेवक असते
हा
तो रोजगार सेेवककडून रोजगार हमीच कार्ड निघते.
निघते का त्यात तिथून?
हा हा हा रोजगार हमीच कार्ड असलंना ते अ काही असलं समजा गावात एखादं काही काम बिम तर भेटते तेचा रोजगार
हम्म हम्म काण कागल मग
काढून घ्यायचं गावातूनच
हा.
गावातून काढून घ्यायचं ते
हम्म हम्म
आणि आपलं इथं काढलं का हे एस टी महामंडळाचा पास?
नाहीन ते नाही ना कार्ड
नाही ना
उ हम्म
बरं बरं बरं
ते एस टी महामंडळमध्येत ते कायतरी निघायल वाटतं ते ये त्या कंडाक्टरच्या याच्या त्याच्या जागा निघायल्या म्हणता
हो चालू असतात ना त्या
चालू असतात का?
हो.
हम्म हम्म हम्म
भरून म्हणजे अन टाकायचा त टाकून द्यायचा द्यायचा फॉर्म
दिदीच हाये ना?
हव टाकून दयायच ना
हो. टाकणं लागलं त्यात बी त्यातनी किती शिकेल पाहिजे दिदी बारावी समजा आहे आता
बस बारावी बस झालं.
बला
हम्म
हम्म हम्म
आपली सोलरची योजना पाहिली का सोलर
सोलरची नाही पाहिलीे ना
सोलर न आप बीपीएल साठी फ्री मधला सोलर
म भावाने सांगतलं बापा तिथं पाह नाही मग
पाहून घे हा पाहून घ्या म्हणायचं
हम्म त्याच्या घरावर कस सिलाप गिलाब आहेाय तर त्यारी काय नाही जसं हे वाटतं.
हम्म हम्म
हम्म ते मा सिलाप टाके
हो हो
हम्
नाही असं असं काय त्याच्यावर टिनवर लॉक
किनवर कशी लावते बापा
लावतात लावतात
लावतात का
राता ते म्ही दोन तीन दुकाना लावत टीनवर लावलेला आहे
हो का
हम्म
हम्म ह
फक्त ते फिटिंग बरोबर कयला लागते
हम्म हम् ते पैसे घेतात का ते लोक फिटिंग करायचे
नाही नाही नाही फिटिंगचे फिटिंग का नाही माहीत पण मला वाटते वरून त्यांना येते पहि अनुदान
हम् हम्
पाांबर त ते पाबर लाग
हम्म
त्यांना सगळं वरूनच भेटते
हम्म त्या रूमचं पान होत्या माणसाला रूम घटनच नाही झाले नणता
तेठी काय आ आपण त्याशी दाखवल सांगितलं होता नंबर दिला तुम्ही
दुसरी पानं तुमच्या इकडें असते एांदी तर
बरं बरं सांगतो म
तुमच्या इरत असले तर पाले एक दुकाने विचारून म
बरं बर पहा पारा ग ना
हम्म
ते कसं आहे ते असली तर भेटले तर असते म्हे भाडा वगैरे समधा
हम् तीन साडेतीीन हजारपै झाड असत तरी चालते ना
ह ह तिथपर्यंत तीनपर्यंत आहे का
हम्म
बरं बर पाारा झाल म
छोटी बी असते तरी लते
हो
हम्म काय ण जेवण घेऊन झालं मग
हो झालं तुमचं
आमचं झालं
बरर तेथ झाले जामा मी पाहिले मग कशी अ असे म्हणजे प्रत्येकचा ते तपासतात सगळ्यात एक एक किती टास्क पूर्ण केले
हम्म हम्म
त्यानुसार अ सात दिवसामध्ये टाकतात ते सात ते चौदा दिवस यातमध्ये
पैश का
हाव सात ते चौदा दिवस आतमध्ये आपल्याला जमा करतात.
हम्म हम्म आता चौदा दिवस बी नाय न झाले बराबर.
नाय नाय हो सात सात दिवस सात ते चौदा समजा दोन दोन आठवडे
त कोणाला झाले मंग जमा
अत ज समजा ज ज्यांना ज्यांना केले त्यांना झाले समजा शंभर रुपये कोणा दोनशे
हूं हूं
हम्म टास्क एवढे टास्क पूर्ण केले त्यानुसार आले ते.
हम्म हम्म आपे नाय थोडे देम आ सदया
नाय एक हप्ता तरी पाहिजे.
हूं हम्म पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात होेतील दोन
काय म्हणला?
पुढच्या महिन्यात हो होतील जमा.
हो.
हम्म
हो पात्रा लागल बरोबर ये.
अम्म
चेक करताना लागतील ना
हो तुम्ही कशा कॅम्प्युटर चेक करत असाल हाय न
नाय नाय ह्याच्यावरच मोबाईल वर सजतय.
मोबाईल वर समजतंय काय?
हो.
तुमचे नाय झाले जमा म
नाय म्हणजे शंभर शंभर दिसताय पेंडिंग मध्ये शंभर रुपयाे दिसताय पेंडिंग.
आले मंग हाय ना
नाय आले नाय येत यायचेत
हूं तुमचं कसं तुम्ही आधी हे केलं ना
हो हो
मंग तुम्हाला येऊ शकता
हो न पण ते आले तेव्हा समजल बुआ खरंच आले म्हणून
हो आल्याशिवाय थोडीच खरं हाय.
हा.
येती ते असं काय नाही ते सगळं हे हाय ती
अ
त कस म्हजे सगळेच म्हणजे ज्याला माहीत आहे ते करतात बरोबर ऍपमध्ये काम. ज्याला माहित नाय अँप मधलं त्याला काय
आता मायाच्यात जर आले त मी दुसऱ्या सांगू शकतो हाय का नाय.
हो न हो न
त सांगायचं नाय.
नाय पहिले येऊ द्यायचे न त्यानंतरच
हम्म हम्म आपल्याला जवा आ ते का
हा
मी फक्त सांगायच कोणाले मग हवाय दुसऱ्यापेक्ष सांगणार
नाही बरोबर आहे बरं चालत मग बघतो मी का आलीरीे
झाले दहा मिनिटं
हो हो
हमं
झाले झाले
ब
ह